हां,
हॅलो,
हॅलो हा हॅलो, आत्ता ना ला हेला का तुम्हाला फोन, आत्ता लागला म्हणे व्यवस्थित तुम्हाला फोन!
मगाशी पण आलता तुमचा गर तुम्ही ब बोललाच नाही घ्याले आ म्हण,
ओ नाही मी पण हॅलो म्हणालतो तुमचा आवाजच येईना. पाणी परत लाव्या म्हणलं तेच बोला की,
बोला,
काय आणि मग,
हम्म.
कॉलेजचे रूल तुमच्या हे असतील, स्ट्रिक्ट असतील
एवढं काय नाय एवढं काय नाई सगळे असं फिरतातच एवढं वर्गात पण कोण बसत नाही.
होय.
हम्म.
मग आधी स्ट्रिक्ट असेल कारण माझे मित्र होती, तवा तर अजून पण आहेत सोडा एक दोघ तिघं फक्त आधी माझ्या बॅचची होती तव्हा ती म्हणत होती लय स्ट्रिक्ट हाय तिथं सकाळी हा नाही उद्देश माझ्यासोबत होता तो
हा उद्देश तुमच्यासोबत होता काय?
होय शहरातला होता तो,
हम्म माहितेय उद्देश.
हा.
आमच्या म्हणजे आधीच्या घरा जुन्या घराजवळ होता अह उद्देश. म्हणजे तिथंच आहे आमच्या दादांचं घर हम्म.
हा, हा, हा.
आता कुठं हॉस्टेलला गेलाय त्यो काय तर.
हो रे याला घेतलंय आपलं हॉस्टेलला, हॉस्टेलला घेतलय, हॉस्टेलला गेलाय तो. मग तो सर सर्वेस पण ओळखीचा असेल की तुमच्या?
नाही नाही तो तिकडं असतो नाही तेवढं नाही ओळखत उद्देश तेवढं मग जवळचं आहे आमच्या घराच्या इथं.
हा.
आणि ते तुमच्या तुमचे ती आत्ती पण म्हणजे तिकड त्यांचं शेत माहीत आहे काय?
आत्ति तेंचा आमच्या?
हम्म.
माहितीय की.
हम्म तिथंच आमचं घर.
तिथं हाय व्हय तुमचं घर? ते जाताना डाव्या साईडला लागते तेच काय हा, हा.
बघितलंय काय? आलता की नाई?
मी आलेलो की तिथं. हा हा ते सर्व वाचीत गेलय.
मगाशी सात मिनिटं झालते तिला लय राग आलता.
होय.
आशेचं करलेत सगळेजण मगाशी पण एकट्या एकट्या लेडीजला
ओ मधनं असं का होयले काय का माहित.
तुमचं मोबाईल आयफोन असल्यामुळे होतंय ते. आयफोन मध्येे घ्यायचे नसतय ॲप्स असल्या. होय हँग हुत्यात आमच्या इथे पण
मग कार्ड कार्ड अँड्राईड मध्ये घालायला पाहिजे वाटतं आता.
होय. दुसरी मग तुमा देऊन अह बोलू शकतात कि मग. तुमच्याबद्दल. म्हणजे तुम्ही कुणाला तर दुसऱ्यांना बोलू बोललं तरी चालतय कार्ड देऊन तुमच्याबद्दल. तुमची दिदी असली तरी पण बोलले तरी चालतय.
रात्री काय तसं नाय हो पण ऐकुन न घेता प्रॉब्लेम यायला नको. हो म्हणताना म्हणलं बदलुयाच मग अँड्रॉइडला घालं
होय होय त्यामुळेच की. आता कट करू नका. तुमचंच नुसकान होणार आहे आता तुम्ही कट केला की.
हॅलो. हॅलो! तुम्ही पासून सिरीयल बघा. हॅलो! आयफोन हाय काय झट्टक. हॅलो!